हॅलो हां ऐकू येतोय ना बस ह हो -हो येत येतय. हो -हो नवीन पिक्चर बघितलात का तुमबड -
काय म्हणताय?
नवीन मूवी बघितलात का तुंबा अडख काहीतरी आलाय बघा नवीन -
नाही बघितलं अजून- ते मंजुळा काहीतरी तुंबाड. तुंबाडांची मंजुळा असं काहीतरी आहे ना ते
मंचुळा मगा असं असं काहीतरी आहे. हा मंजुळा हा हा कशावर आहे काय माहिती नाही काय आधारावर आहे ते ह- ह नवीन होत की लेखिका आहात हे आहात - म्हट की वेगळा विषय काहीतरी म्हटलं बघितलं अस.
हा नाही मी जास्त - माझ्या घरात टीव्ही मी काढून ठेवलाय मी टीव्ही बघतच नाही.
हल्ली व्हॉट्सअप आणि या्याच्यावरच सगळं उपलब्ध आहे मोबाईल वर -
कस होत माहितीय का माझी काय सवय आहे मी मला जर एखाद्या गोष्टीच - जास्त हे लागलं की मी स्वतःवर कंट्रोल ठेवायला असं करते.
म्हणजे अगदी सुरुवातीला बघा नवीन सिरियल आल्या ना ते!
हो
कभी बहुती वगैरे! त्या वेळेला मला एवढा एवढं वेड होत त्याच आणि मी काय करा! म्हणजे भांडी तेव्हा आमचं माझं नवीन लग्न झालेलं आणि - आमच्या घरात पाणी नव्हतं बाहेर होत नळाचं तिकडून बाहेर पाणी भरायला लागायचं. भांडी वगैरे पण म्हणजे अंगणात होता असा घरात नव्हता तर काय - करायच की जेवण ठेवायचं आणि तिकड बघायचं आणि आम्हीच आम्ही सतरा माणस - कस होतय एकत्र आणि हां आणि हां सगळी भांडी गोळा करून नळावर न्यायची आणि ते तीन ब्रेक यायचे ना मध्ये!
हा मध्ये पाच सहा- पाच सहा! पण त्याचा व्हायचा असतो ब्रेक हम्म -हम्म
ते काय करायच नाळावर गेलं ना एका ब्रेक मध्ये पूर्ण ताटं घासून घ्यायची. पुन्हा येऊन एक भाग बघायचं पुन्हा जायचं एका ब्रेकमध्येध्ये बारीक भांडी घासून - घ्यायची पुन्हा तिसऱ्या ब्रेक मध्ये पातेली घासून घ्यायची! आणि अशी धावपळ- धावपळ आणि तेव्हा चूल पेटवायचो आम्ही आणि - कधी- कधी भात वगैरे करपायच आणि मग - क क्षणाला विचार. केला म्हटल सिरियल साठी आपण की आपल्यासाठी सिरीयल. थोडस विचार करायला पाहिजे. हा आणि मग मी ठरवलं. कि नाही म्हणजे नाहीच बघायचं काय होतंय आपला काही जीव जाणं. हा म मी ते, मी ते बघायच बंद केलं म्हणजे मला जर अस वाटलं ना की मी. की एखाद्या गोष्टीची अडॅक्ट मला चैन पडत नाही तर मी स्वतः. स्वतः हून कंट्रोल करते. आता मला मोबाईलच पण तसंच होते. तर मी जर असं ठरवलं की अती होतय तर मग एखादा शनिवार, रविवार. जेव्हा आता कसं. कामाच पण सगळ मेसेज त्याच्यावर येत. त्यामुळे रोज बंद करणं शक्य नसतं. पण आता शनिवार वगरे हा. शनिवार रविवार सुट्टी आहे तर नाही म्हणजे नाहीच हात लावायचं क कीती पण काही पण वाटू दे पण घ्यायचच नाही म्हणजे एक सेल. सेल्फ कंट्रोल पाहिजे ना आपल्याला म्हणजे एक यंत्र आपल्यावर. त हवी होऊन द्यायच नाही कि आपण स्वतःला महत्त्व द्यायला. म्हणजे आपण यंत्राच्या तलावर नाही नाचायचं यंत्र आपल्यासाठी आहेत. आपण त्यांच्यासाठी. ते नाही.
हम्म कधी कधी एवढा वेळ जातो ना कळतच नाही बघता बघता बघता खूप वेळ जातो. हो. पाच मिनट बघूया म्हणतो हा तसच.
तासभर होऊन जातो. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला. अशी करते की मला जर असं वाटलं की एखादी गोष्टीचे आपल्याला खूपच सवय लागते तर मग नाही. तर आता मी बरेच. दिवस झाले आता म्हणजे मला वाटत नॉर्मली मी डिसेंबर मध्ये घराला. कलर केला. हॅलो हा येतोय आवाज?
हा येतो मध्ये जरा गेला हा.
हा मी पाऊस आहे ना जरा कालपासून पाऊस.
हो हो हो हो हो थोडासा पडतोय इथ बारीक बारीक
कड भरपूर दुपारी पण भरपूर झाला.
हा हा हा तथे मगाशी आला आणि गेला फक्त.
नाही इथ चालूच आहे आता. म्हणजे भरलेत पूर्ण सगळं अंगण वगैरे पाण्याने.
बर.
मी म्हटलं की मी डिसेंबर मध्ये घराला पेंट केलं ना तेव्हा. टीव्ही काढून ठेवलाय तो परत लावलाच नाही. म्हणजे मी म्हणलं. सहा, सात महिने तर नाही लावणार गणपती. नंतर लावणार तोपर्यंत काय होते. तर मग थोडीशी घराची साफसफाई होते. किंवा इतर कामं होतात नाही तर मग आपलं. पण मेन मेन जेवण, कपडे, भांडी हे असं गरजेच आवरतो आणि बसतो. टीव्ही समोर किंवा मोबाईल घेऊन. म्हणून म्हटलं ते जरा कंट्रोल करावं तिथं. आणि तसही काही अगदीच नवीन आलं ना. तर मग आपल्याला वाटत आता मी समांतर सिरीयल बघित मागे. प्लेअर वर स्वप्नील जोशीची खूप मस्त आहे. ती म्हणजे अशी. एक सायकलॉजी असते ना आपली तशी की तो देवावर विश्वास ठेवत नाही. आणि एक म्हणजे असे भटजी असतात ते त्याला भविष्य सांगतात. पण तो नाहीच म्हणतो की हे सगळं खोट आहे. पण हळूहळू असं घडत जात की त्याला विश्वास ठेवावा लागतो. आणि त्याच्यासारखंच भविष्य असलेला एक माणूस अगोदर जगलेला असतो. सेम त्याच आयुष्य म्हणे म्हणजे सगळं सेम.
हो हो हो
तेव्हा ते सांगतात की सात लोक असे असतात जे एकमेकांसारखे दिसतात आणि. असे बरेचसे लोक असतात की त्यांचं आयुष्य आधी रिपीट झालेलं असतं. पण हा खूप छान आहे म्हणजे असं की पुढे काय पुढे काय तर ती मी हा वेब सिरीज आहेत समांतर म्हणून हिंदीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे एम एक्स प्लेयर व आणि फ्री आहे म्हणजे पैसे नाहीत हा फ्री आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही मी तर ती म्हणजे एका बसनी रविवारी एकदम चार वाजता सुरू केलं की रात्री दहापर्यंत बघत होते म्हणजे म मध्ये मध्ये ब्रेक घेऊन पण ती पूर्ण केली म्हणजे अशी पुढे काय होईल पुढे काय होईल असं
ह उत्सुकता लागते ती अशी उत्सुकता पूर्ण आहे ते
आणि छान आहे स्वप्नीिल जोशी सईद आमनकर त्यांचा अभिनय पण मस्त त्याच्यानंतर आता मरा ठी मध्ये हे बघितलं मी ते दहावीची परीक्षा देतात कोणता त पिक्चर आता थांबायचं
आता ना तो मस्तच आहे प्रश्नच नाही
ते पाहिलं पण मला त्याच पर्पज नाही कळलं की काय म्हणजे असं वाटतं की आपण कोणत्याही वयात काहीही करू शकतो ठरवलं तर
ति ना खऱ्या घटनेवर आधारित पिक्चर काढलेला आहे म्यन्सिपालिटी म ते कायतरी हे लं होत की ज्यांची दहावी झाली नसेल त्यांनी दहावी पास आउट करा तर त्याच्या आधारावर त्या कथेवर आधारित तो पिक्चर काढलेला आहे
आणि म्हणजे फायदे होतात ना ते आजोबा भरत जाधव डॉक् परत त्याचा नातू पण कस त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागतो लगेच हा
शिक्षणाने कसा तुमच्यात फरक पडतो
हा ते छान तुम्ही काय बघितलंय मग सध्या स
सध्या सगळंधुरंदर मुवी बदल बघितले बाकीचे काय दोन्ही आवडले दोन्ही छान होते दोन्ही भाग म्हणजे
आणि मला असं झालं ना की आमच्या शहरामध्ये अस टॉक नाहीे म्हणजे थिएटर नाहीये
नाही मी हा एकदा एकदा ठे र मध्ये बघितला आणि दुसऱ्यादा टीव्ही वर म्हणजे आपल्या ह्याच्यावर येतो ना जिओ वर आला ना त्या ओ टी टी वर तो तेव्हा ब त्याच्यावर बघितला असे दोनदा बघ
सगळे बरच बोलत होते त्याच्याबद्दल पण मला काही बघणच झालं नाही म्हणजे दोन्ही भाग नाही बघितले मी
आता आलाय तो जिओवरर दोन्ही आले बघू शकतोय जिओर हा जिओ ओ टी टी वर आलय
आणि माझ्याकडे तर असं झालंय ना की अमेझॉनच प्राइम तेची मेंबरशीप आहे पुन्हा नेटफ्लिक्सची आहे तर मला जसं
नेटफ्लिक्स वर आहे नेटफ्लिक्स वर आहे तोच हा नेटफ्लिक्स वर आहे धूरंदर बघा तुम्ही
आणि सध्या आता असं झालंय बीएल ओच काम आलंय हे सगळं नवीन इतकं म्हणजे सगळं बर ड झाले काही बघायला पण भेटत नाही काम काम कामत तर म असं वाटतं अजून नवीन नवीन मेंबरशिप नको घ्यायला पैजे झी फाईवच आहे
हो हो आहे सगळं अ जी ह ह ह त्याच्या पण चांगलं हो अंतर का उत्तर काय त अंतर पिक्चर होता तो पण बरा वाटला ठीक हो म्हणजे तिचा रेणुका शहाणे आणि लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा कोण अभिनय बेर्डेचा अ मुगीत
अच्छा
अ अंतर का उत्तर असं ते अक्षर अशी ते आणलेत की ते अंतर पण वाटत आणि उत्तर पण वाटतं
उत्तर उत्तर ते लक्ष्मीकांत बेर्डे नाही अभिनय बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा म्हटलं मी अभिनय बेर्डे ते लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा आणि रेणुका शहाणे आई दाखवलीय आणि ही पण आहे अ
पाहिलं पाहिलं मी पण त्याचे वडील नसतात आणि तो आईला हे करतो आणि
ए आयच्या मदतीने आवाज रेकॉर्ड हा ए आयच्या मदती आवाज आवाज रेकॉर्डिंग करून ठेवतो आणि मग तो त्या इन्स्ट्रक्शन उपयोगात आणतो असं ते दाखवलेलं आहे.
पाहीला मी आणि मला त्यातल अगदी खूप जवळ वाटला तो आनंदी गोपाळ
हा हा हा
ज्या आपल्या पहिल्या डॉक्टर आहेत आनंदी गोपाळ गोपाळ जोशी त्यांच्या ह्यांच्यावर तो तिनी कादंबरी वाचली आणि दोन्ही बघितलं ना त्याच्यात फरक वाटला पण म्हणजे इतक मन असं विषण्ण झालं ना की त्या पहिल्या डॉक्टरांनी स्वतःसाठीच काहीच त्यांचा उपयोग झाला नाही म्हणजे
नाही नाही काहीच नाही झाला त्यांनाच स्वतःला टीबी झाला आणि ते गेल्या ना काहीतरी असं. आणि काय त्या शाकाहारी असल्यामुळे तिथे मांस आहार खाणं त्यांनी म्हणजे व्रत तेवढं पाळलं होतं अजिबात तिथे त्यांनी खाल्लं नाही त्यामुळे प्रकृती नाही म्हटलं तरी ती बिघडली तिथल्या वातावरणात किंवा हवेला म्हणा
तिकडचं वातावरण सूट नाही झालं त्यांना
हम् आणि त नवरा ज्याने खूप तिच्यासाठी केलं पण तो संशय वृत्तीचा पण होता की काय तिकडे हे झालं नसेल म्हणजे तुझ हे न म्हणजे एवढ कर म्हणजे त्या बाईला शारीरिक पण त्रास झाला असेल आणि मानसिक असा वेगळ्या पद्धतीचा पण त्रास झाला असेल नक्कीच ना संशय व्यक्त करत गेले
आणि असं तिरसट तिरसट दाखवलेलं एकदम अ मी काय म्हणतेय आपला वेळ संपलाय मी कर ते तुम्हाला आणि विषय कंटिन्यू हा आणि मग कंटिन्यू करू पुढे हम